हॅलो
हा बोला
बोला काय चालू आहेय?
काच नाही आरामच चालू आहे अजून बसलेली आहे एका ठिकाणी.
हां ओके झाले काम आहे ना?
हम्म सहा दिला करून आता सहा केले मी म्हटलं आता पाच वाजतापासून मग करीन झाडून येळून काढणं बाकीचे कामं
नाही
अ
काम पुरतात सकाळी उठल्यापासून चालूच असतात रात्री संपतच नाही रात्री रय पर्यंत
आणि हम् हॉटेल तिथे बसला म्हणून मी पाहिलं नाही. नंतर काही नाही. हॅलो
हां बोला
ते बाहेर ते पाहायला जायचं होतं तर त ते म्हण होते की तू पाहून आली काय म्हटलं नाही म्हटलं आली नाही अजून मग जाईन म्हटलं मी ति बांणं चालू आहे ना तो म्हणजे अजून सध्या नाही दमले बिमले काही नाही कोणती जागा साप केली मजुर सांगितले होते.
हम हम्
तर मग ते पूर्ण साठलेलं ते म्हण होते की तू पळून आली काय तू सगळं झालं ति मंग झाला व्यवस्थित. फक्त पाण्याच होत.
तुमचं नवीन घर बांधणं वगैरे चालू आहे काय,
हा नाही बांधलं नाही आजून बांधण चालू. करायच आहे फक्त ते जागाच साफ केली पूर्ण काटे विटेे ते सगळं. हम् होते तर त्या प्लॉटमध्ये. हां बाकी आणखी काही त्यांची काही सांगा नवीन.
नवीन तुम्ही स कुठलाय सौंदाणा
नाही मी दनापुर
अच्छा हो काय.
तुम्ही कुठल्या येता.
बाकी तुम्ही काय करता मंग आता. अ घर कामच करते की त्याच्या व्यतिरिक्त काही
नाही मी घरकामच करते ब्लाऊज शिवते स्वतःचे
हो काे
तस आता बाहेर जास्त शिलाई आहे आणि मी सरवात पासून शिकलेली आहे घरी मशीन घेतली, हम्म आणि मग स्वतःचीच ब्लाउज शेवती जस वाटलं तस हम्म हा घरात लहान लहान मुलांना काय लागल तर दे नाही मी बाई बाहेरच काही शिवत नाही. काय करतात बाहेरच घरातलेच काम करतात काहीतरी, ण कध मग नाही आपल्या वेळ नाही मिळत कधी कधी कोणतं कामच नाही. ते तर बाहेरच जायला लागते मग राहते मग कस.
हा मुलं बाळे असेन ना तुम्हाला
हो मुला त्यांचं पण सकाळी करणं अ. डब्बा बीबा करून देण त्यांचं पण खूप, करत बसायला लागतंय घरचे पण काम.
हा.
हम्म आता कसं आ सगळं मागअसतात आता हम्म. संडे असत तर त्यावेेळेस थोडस रिलॅक्स आणि काम करा लागतं पण तरी काम करावच लागते. मंग जास्त मी नहीं मारल्या ण पण किती उशीर होते मग संडेच्यावेळी ते शाळा अस तर तेव्हा तरी समजा चांगलं र किती सकाळी सकाळी घाई घाईने आपण काम करून घेतो आणि मोकळ होून जातो पण संडे असला मग त्या घटत
आपले म्हणजे असे नेमकच काम असतात पण संडेच्या दिवशी तर आपण उलट.
शिल्लक कामातर मुले पण लवकर उठत नाही सकाळी मग. शाळा असलं तर लवकर उठतात आणि लवकर लवकर काम पण होऊन जातात
हा त्याच्या अजूनच उशीर होते.
अजूनच उशीर हो
हम्म तुमचं गाव बरच मोठं आहे पण आहे की नाही खूप मोठं आहे
हम्. नाही मोठं म्हणजे आहे आता वाढत आहे खूप मोठं पहिले तरी समजाय लहान होत. ह होता आता त वन नदी आहे आमच्या गावात हम्. नदीला पूर आला की आम्ही पूर पहायला जात असतो.
हाऊ काय हो ना''--'' तुमच्या म्हणजे गावास शेजारीच आहे ना एकदम नदी.
ह ते घर आहे ना तर समजा असं लागूनच आहे न जास्त दूर नाहीय आची गल्ली संपली की बस नदीच हे लागते पूर्ण घर म्हणजे नदीच्या काठावरच सर्वे करात बाकीच्याचे ह हो
म्हणजे मी तुमचा आता माझा प्रवास नेहमी तुमच्या गावातून जाण नसते की नाही.
होा का?
हा आता मग म्हणून बघ मला माहिती आहे असं म्हणजे खूपच मोठं दिसते तुमचं गाव
नाही आहेच ना खूप वाडत आहे म्हटलं अनसुखी गाव आहे खरंच आहे. ह ह गाव खूप सुखी आहे म्हणजे सर्वांची इथं समजा शेतीवालेच लोक आहे तर, चांगलेच आहेत घरची सर्विस वाले पण जास्त आहेत म्हटलं,
कधीपासून आहे बरेच दिवस झाले.
हो बरेच वर्षापासून मी समजा तरी पाच सहा वर्ष झालेच असेल जा
हाव काय हा मग तुम्ही संघाच कर्ज वगैरे काढत असाल हाय ना.
नाही संघाचा कर्ज काढलेला मी नाहीये पण''--'' च्या गटामधले एका महिलेने काढलेला,
हो का?
हा त्यांच म्हणजे ज्यांना गरज पडली कधी तर त्यांना देत असतो आम्ही मग त्याच मग भरतात किस्त तेच घेऊन जातात. आम्ही फक्त बँकेचच कर्ज घेतो असतो दहा जणी मिळून. हा बँकेच ते तीन लाख सहा लाख असं मिळते ना ती मग दोन वर्षाची परत फेडत
त तेच
हा दोन वर्षे. शाची परत फेड असते, कधी समजा आपल्याला जास्त वर्ष लागले कधी तर मग ते ही असते. जास्त दिवस लागले तर कमी किस्त त जास्त किस्त मध्ये समजा कमी दिवस असतात. असंय हम्म. काय? हो लास्ट मध्ये व्याज लागतेय त्याला सुरुवात यायला काहीच व्याज नाही लागतं.
हम्म.
किती पर्सेंट व्याज असते?
अ पर्सेंट अ सात पर्सेंट सांगेल हाय वाटतें. हम्म. आणि नई ते कसंय एक किस्त जे असते ना, ती स्पेशल व्याजाचीच असतें. लास्टची? हा दहा बाय मिळून समजा महिला मिळून आपणं घेत ना तर काई वाटतं नाई. इतकं म्हणजे जास्त येत नाही समजा व्याज. ना हिशावर येते ना तर आप पल्याला दहा महिला मिळून काही वाटत नाही जर कधी तेच एकटी न म्हणा कि दोघींन जर त जरा जास्तच वाट
हा ना ना म्हंजे कर्ज असं वाटतच नाही की आपण जास्त व्याज दिलय
पण चांगला आहे उलट कसा आहे कोणत्या गरजू लोकां ले आता तिथं कस तो काही अ इतकं मोठं समजा रिकसी ते इतकी मोठी रक्कम आपल्याला पाच सहा लाख रुपये रक्कम देत त म्हटल काही न समजा ठेवतानी आता तो थोडस म्हट जर कधी बी बॅकं काय म्हटल कशाच लोन काढायला गेले त काहीतरी वस्तू गहण ठेवा लाग त अ तेव्हा समजा कोणीतरी पैसे देते पण बचत गट समजा खूप चांगला आहे समजा महिलांसाठी गरजू महिला म्हण अन ना आपले समजा बरच अ हे होते त्या गटामुळे कस गरज पडली ना तर एकदम इतकी मोठी रक्कम आपल्याला
कोणी देत नाई हम्म नातेवाईक पण नाही देत नाही पण गरजा भागून रायल्या बायांच्या खरंच हम्म हम्म.
आ न आता कसंय की खूप चांगलं आहे म्हटलं त महिलांचे काम होता कोणाच घर बांधण होत होते त्याच्यामुळ कोणी कोणती वस्तू घेते मोठ सामान घेऊ शकते त्याच्यामुळ. हम्म आ आता मजदूर लोक जर कधी असले तर अ त्यांची इकडून होते काय समजा आता कोणती मोठी वस्तू घेणं आता पन्नास स हजाराची चाळीस हजाराची जर का ती एक वस्तू असलीं तर ते एवढे मोठे पैशे जमा करू नाई शकत समजा एकदम कि मला अ जमा करून ठेवू द्या आणि घेऊ दया. त अ कस खूप चांगला आहे, म्हणा गटही समजा महिलांसाठी जे काढलेले आहेत ना. खूप चांगलं आहे हां. त्याच्यामुळे बी समजा थोडस काही पुढे जातायेत म्हटलं महिला. हम्म. माझं शिक्षण मी बी ए केलेलं आहे. ह फर्स्ट इयर मध्येच केलेलं आहे मगं त्याच्यानंतर माझं लग्नं झालं. हा म्हणजे लवकरच लग्न झालं होत. फस्ट कंप्लीट झाल आणि त्याच्या नंतर गेलं. त्याच्यान मग काही इंटरेस्ट नसते ना मग म्हणत होती घरचे तसे म्हणत होती मी शिक म्हणू तू. पण मीच न नाही म्हटला कस घर तर हम्म करा आणि ते म्हणणार शिका ते चांगला नाही वाटतं. मग लग्नाच्या आधीच जितकं शिकलेलं असतं ना तेच खूप चांगलं असते आपल्यासाठी. आणि त्याच वेळेस ना अभ्यासात पण मन लागते म लग्न झाल्यावर नई लागत नई मग नई जमत नई हा. आणि ते वा वातावरण ही बदलते इकडचं वातावरण कस असते, आणि इकडचं समजा थोडस वेग असते ना, नाही असते मला सगळ्याच गोष्टी बरोबर आपलंच असते सगळं काही.
हो पण, मग आता आपल्याला कामं करणं आणि हे अभ्यास करा.
हम्म, बरोबर.
तुमच्या गावात गव्हर्नमेंट वगैरे शाळा असतील ना? हा, मग मग त्याच्यावर तुम्ही जॉब वगैरे नाही करू शकत शकत आहे ना, नाही करू शकत काय?
अ करू शकते पण, घरचे करू देनात ना. तेन तर म्हणतात की नाही नाही, काहीच करायची गरज नाहीये. घरीच तू चांगली दिसते म्हण. घरात नसले किंवा त्यात मग करमत नाही म्हणता म्हणजे नाही असं मुलं बाळ असतात मग कोणी घरात नसते म बोला चालायला जस आपलं कस आहे, कि सांगण असंय कि असं नाही तस. त्यांच म्हणून मग ते म्हणता की, मी -मीच आहे काम करणारा तू घरीच बसं. घरच्या कामातूनच तर पुुरसत भेटत नाही.
रोजच्या कामातून तर भेटतच नाही म्हणा.
असं आहे वेळातला वेळ काढणं मुलांच करून देणं मग, जॉबला जाणं खूप भारी पडते. जर कधी कोणी करणार असं कधी तर, काही वाटत नाही.
होना ना, स्वतःसाठीच तर दोन तास किंवा वेळ मिळत नाही कधी.
नाही एक तर वेळातन वेळ काढून म्हटलं कॉल करण चालू आहे. हम्म, मग काय? हम्म,
झालं चहापाणी वगैरे झाझूचा टाइम झाला असेल आता.
हा आता झाडूचा टाईम झालाय, आता एक कॉल करते तुम्हाले मग झाडझूड करते. मग बाकीच मग पाहु रात्री
हो माझी असं चालू आहे आता माझी कॉलेज करणं चालू होते.
मग म माझं तसचाय. कस कोणी कॉल उचलते, कोणाचा कॉल लागत नई, कोणाला कॉल करून सांगावं लागते कारण कि त्या मोबाईल ला रूनच बसाव लागते. हे तर म्हणतात मला झालंच नाही काय म्हणतात तुझे कॉल म्हणतात किती कॉल चालू ठेवतो म्हणतात तू. कधी कधी रात्री होऊ जोपून राहते सर्वजणी घरातले आणि मी बडबड करत असते मोबाईल मध्ये.
तसंचाय ते.
हसाय
बाकी काय सांगा मग झाले वाटते टाइम? मी कॉल करते तुम्हाला हम्म. हो.